हॅलो?
हा आवाज येतोय काय?
हा याय लागलाय की.
हा यालाय, यालाय,
हम्म.. ते रामलिंगचा आठवातो मला.
हा, हा,
आपण सगळेजण गेलेलो कसली मजा आलेली, कण त्यावेळेला-
होय भरपूर मजा आलेली.
काय भारीवा केलं त्यावेळेच वातावरणच मस्त होत
आणि सकाळी लवकर गेल ना आपण-
तर मला वाटलंच नव्हतं, आपलं प्लॅन म्हणजे सक्सेस होईल म्हणून.
होय की, आम्हाला पण वाटलेलं की कोणत कॅन्सल करल-
हा कोणतरी कॅन्सल तर ऐनवेळला होतंय आणि अचानक असं यायच्या वेळेला नाही कोणतरी म्हणतय, आदल्या दिवशी रात्री पर्यंत तयार असतात बरोबर जायच्या वेळेला कलटी मारतात.
होय कि.
आणि संध्याकाळी आपली मिटिंग होती, मिटिंगला पण निम्मेजण होती. निमेजन नाही कोणाची कोणाला ताळमेळ नाही.
होय की कधी जायचं, किती वाजता जायचं ते पण नव्हतंच आपलं फिक्स नंतर
साडे अकरा वाजता फिक्स झालं मग काय. तेच म्हंटल खर कसलं भारी झाली नई. आपली. दोन ट्रिप आपलं सक्सेसफुल झाली ह्या म्हणजे ह्या वर्षी.
होय की ह्या वर्षी आपल् बर
मी अजून एवढं कुठ केलंत.
नाहीच की, होय.
तरीपण छान झाली ट्रिप.
मज्जा आली खर लय आपल्याला.
तुम्हाला दोन्ही ट्रिप पैकी, कुठली म्हणजे जास्त आवडली?
मला काळंवाड्याची आवडली. तुम्हाला?
काळम वाडीची पण आवडली आणि पण आवडली मला.
काळमवाडीची का आवडली जास्त कारण, पाण्यात भिजायचं तेन होत नई.
हा.
त्या
काय पाणी गार होत आई शपथ, असं कणी आता आठवलं का नाही, तरी असं गार अंग वर काटा यायलागलाय.
होय की, भारी वाटत होत त्या दिवशी.
खरां आपल नशीब लई भारी ह, आपल्याला म्हणून जायला मिळालं.
होय की.
कारन नंतरन बॅकवॉटर बंद केली नाहीत काय ते.
होय त्याच्यानंतर होय की, तिथं मुलं जास्त बुडताना आणि ते बंद केली तरी बरं आपल् नशीब चांगलं आपण जाऊन आलो, त्याच्या नंतर झालं. आणि त्याच्यानंतर ते बंद झालं. हो कि. हम्म किती दाखवत होते न्यूज ला.
न्यूज ला पण भरपूर आलेलं सोडा त्याचं.
होय, न्यूज ला तर किती सांगत होते, ते पण.
आताच की आपण कुठं ऐकलो. गेलेल. त्यावेळी गर्दी पण नव्हती एवढं आणि तेवढं आता केवढं स्ट्रिक्ट केलं, तेवढं स्ट्रिक्ट केलेलं नव्हतं त्यावेळेला.
होय कि.
कसलं भारी वातावरण होत सोडा.
लई छान होत. लई म्हणजे लई छान होतं.
तो स्पॉट बघूनच आपण कसला दंगा करालतो वरनच, वाव इथ जायचंय.
होय की.
तुम्ही याच्या आधी गेलेला तिथं?
हा हेच्या आधी गेलेलो की आम्ही म्हणजे साधारणता दहावीत असताना गेलेलो नववीत नाही तर दहावीत.
मग त्याच स्पॉटला गेलता काय दुसरीकड गेलता.
त्याच गेलतो काळमवाडी डॅमला. तेव्हा तरी उलट ते डॅमच जे म्हणजे
तिथल्याच आपण जिथं उतरलो, त्या स्पॉटला काय दुसऱ्या?
नाही नाही नाही दुसऱ्या स्पॉटला गेलेलो आम्ही बरोबर ते धरण आहे का नाही जिथून पाणी म्हणजे जाते तर त्या ठिकाणी आम्ही गेलेलो तेव्हा ते होते तिथं कसं जावं तेव्हा जायला देत होतीत
ह, ह, ह,
तेव्हा आम्ही जात होतो
खरं आताचा आपण जे जो गेलेला तो स्पॉट होता तो रिस्कीच होता आहे की नाही
होय कि कसा जायचं ते बघितलं नव का एकदम हळूहळू जर पाय घसरला तर डायरेक्ट पाण्यातच होय डायरेक्ट पाण्यात
मला ते रामलिंग का आवडलं माहित आहे काय एक तर आपल्या इथून जवळ पण होत आतात करवंद वगैरे खायला म्हणजे छान वाटल मला वाटत ना एका दृष्टीने आपण करवंद खाण्यासाठीच गेलो
ते तरी हाय होय
तिथं दुसरं काय एन्जॉय झाला नाही का ना एवढा
नाहीच की नुसतं आपण करवंदच जास्त करून ते गोळा केले
म्हणजे निसर्गाच एक तर नुसत निसर्गाचे एक दर्शन मंग झालं छान त्याच्यात ते मोर मग पहाटे पहाटे मोर तर कसली छान केवढ्या जवळ न
केवढ जन हा माकड पण होती बघा निशा
बघितली
आणि मंदिर पण छान होत होय आणि मंदिर पण एकदम मस्त होत
मी पहिल्यांदा माकड झोपलेलं बघितलेलं तिथं
मी पण त्या झाडावर बघितलं आणि ते सेम तस जस माकड ते झोपलेले की तसं मला सेम माकड माझ्या ऑफिसच्या बाहेर झाडवर झोपले तपल्याला दिसलं मला मधी मधी आता एक दोन तीन दिवसा माग होय आणि मला त्यावेळेस आठवण आलेल आम्ही रामलीलाला गेलेलो त्यावेळेस असंच माकड झोपलेलं केला आणि मी माझ्या ऑफिसमधल्या मित्राला सांगतो अरे आम्ही रामलिंगला गेलेलो आणि तिथं सेम असंच माकड झोपलेलं तू म्हणाला अरे बाबा कसं झोपले माकड
हुं, हुं, हु त्यांची झोप कशी होता काय झाडावर असं पालथ पडून झोपताय खरं तर पाऊस पडला की पाऊस पडल्यावर किती हाल होत असेल की नाही
सगळ्यांचेच आहे पक्षी प्राणी सगळीच घेऊ कुत्री त्यांची पण हलत होतेच की हो एक कि ती बिचारी कुठे जाणार
ते रामलिंगच्या इथे एवढी माकडं होती प तिथे ज पाऊस केवढा होतोय आता म्हणजे डोंगर अस तर पाऊस होतेच किं भरपूर
होय कि
बड उंच असल्यामुळे त्या भागात पाऊस जास्त होत त्या वळेला कुठ हे करतात कामद
होय की ते पण आहे
माणसाचं कस काय पण करता येते कारण मी का प्रानांचं बोलायलेच नाही काय नाही हलले होते
ते तरी आहे कि बिचारीे कुठे जातात काय करतात
त्यावेेळेला शिवम न तर बघितलं स ना केवढी केवढीशीच करवध गोळा करून आणलेला आपल्या सगळ्यांच भरले बचच आणि न तु प्रॉपर तयारी केलता म्हणजे किती उषार आहे बघा आपल्या साड पिशव्या घेतलेल्या करंद गोळा करायला आणि त्यानी डब्बा घेतलेला म्हणजे डब्यात म्हणजे हे होत नाही हो बरणीत त्या चिपनते ख म्हजे डुक वते कसलं भर तिचं
ते तररीे आहे वय की
तिच्यासारखं डोकं कणाचच नाही
होय ते पण आहे आणि तो जास्त करून त्या गोष्टीत जास्त ते नव्हत पुढं फुढं वरर ते नुसता फिरायलाच जात होता
आपफला होर्या सख
ते हे गोळाकर कुठले झाड मोकळ नाही आहे मोकळा आहे
एकसारखा त्या सगळ्या झाडांच्यावर हमला
होय की एक तर एक झाड
हम् आणि तुम्ही सगळेजण हे चना चला विद्याभहिनी आ चना चला करून सगळेजण पळत पळत पळत हो जणू काय सगळी झाडं माझ्या नावावर आहेत आणि मी तुम्हाला तोडूनच देणार नसल्यासारखं
हो की
मी म्हटलं मी म्हटलं मी एवढं तोडतय का काय म्हटलंय नाही अस पळायला लागले
होय कि
तुम्ही र पा कसं तु्ही बारकी
अ श्रावणी श्रावणी तर पडली
हा पण तिथं घसरून पडायला मज्जा येत कत्ता
लागलं वाटत कि तिला त्यानंतर ती दोन दिवस हेच करत होती की
आवं लागल म आता कालच सांग तु मला काय तेी लागल्याच्या पेक्षा पण वाईट सांगतो कुठे पण बाहेर गे तर एक माशा असतात बघा मधमाशीसारखेच मासे असते आहे की दुसरी ते
हा हा
त माशी नाही परवा आदमापूरला गेल्यावर पण माझ्या पायाला चचावली का उजव्या ह आणि डंग सोडलेन काळणीळ झालं आणि काल पण प्रयागला गेल्यावर तिथं घणी पाण्यात जिले सोडालतो आणि त्यावेेळेला सुद्धा मला डाव्या पायला एक मधमाशी चावली
अरे बाबाम
एडा पाय म्हणजे तळ पायल्या बरोबर मध्ये गॅप आपला म्हणजे तो पा टेकत नाही की जमिनीला जरास उंचवटा नसतोय का त्या ठिकाणी तडपायला कित्त बरोबर चावल्या एवढं वाईट दुखतेय मला चालताना काय कमीच आहे ना तर काय करायचं औषध काय माहित आहे तुम्हाला
त्याला भौतिक लिंबाचा पाला लावतात
कुठला कडू लिंबाच
हा त्यांनी म्हणजे त्यांना होय हो कमी येत ते म्हणतात लिंबाचा पालर ते जर असं चेचून
लावायला पाहिजे म्हणून माझ्याकडे आहेा नईसाठी आणडेलाने अंग दुखते म्हणून
हा होय की तोलाय चांगला
तो शिल्लक काय माझ्याकडं
हम्म मग तो जरास चेचवून लढत हो,
नाही काय करतू जरा सांग. गरम करतो त पानं मोठी मोठी मोठी लावतो. सकाळचे येचायचं म्हणतं थोडं वेळ मिळत नाही,
ते तरी हय पण किती वेळ लागते जरं चेचलं अस लगेच लावलं अस होत. तुम्ही आता चेचून जर ते ठेवलात तर मग ते त्याच सगळं हे जाणार
हम्म तर ह मग सकाळी-सगळी कामं आवरल्यावर लावायला कार मग पाय खाली ठेवून चालणार नाही
होय की काहीतरी त्याला कापड वगैरे काहीतरी बांधलात तर होत,
तेच की बांधून बसायला पाहिजे एखादा किंवा दुपारी झोपताना बांधून झोपायला पाहिजे नाहीतर ते बांधलं तर घरात घरभर फिरताना रस त्याच हे होणार आणि पोरगी काय पण खाली पडले न खाता करत
होय कि ते पण आहे,
ह,
हम्म मग आता काय झोपणार
आता झोपणार आ खातक खात असं एकदम पूर्ण प्रॉपर कंटाळालाय
होय झाली सगी भांडी ते घासून मग जेवले के ते,
संगळ आवरल आता जाग बनलागलं,
हम्,
आता शरीराला पण माहीत झाले झोप आलं ते
ह,
चालत चला झोप आहे म
होय चालते गुड नाईट,
गुड नाईट,